हॅलो हा बोल ग. हो येत आहे क्लिअर.
काय म्हज काय सुरू आहे.
काय नाही आता काम वगैरे करत होती घर घराचे.
अच्छा अच्छा ओके.
हा. तुझं काय सुरू आहे?
माझं
माझं पण तेच
मोठे मोठी जे कामं बाकी आहेत ते. करत होती..
काय म्हणते आणखी, आता काय चालू आहे आणखी?
हम् अगं तुझं म्हणजे आवा आवाज थोडा रिपीट होत आहे वाटते नेटवर्क बरोबर नाही वाटते. तुझा आवाज रिपीट हो एक मिनिट अ आता हो येत वगैरे आहे बोल ना. माझा येतय का क्लिअर?
हां.
अ हा.
अ हो म्हणजे माझी एक सिस्टरच आहे. तिला इंजिनिरंग कराय, हॅलो आवाज येतय ना माझं?
हो हो म येत आवाज.
अच्छा आवाज थोडा रिपीट होतय ग काय काय रिझन आहे तर काय माहितीय.
अच्छा माझं कसं होतय म्हणजे मी तुझ्यासोबत बोलतय आणि तुझा रिप्लाय खूप वेळाने येत आहे.
हो का माहिती नाही काय प्रॉब्लेम आहे तर पण मला तुझा आवाज एकदम क्लिअर येतो आहे.
हा का आता येतय का बरोबर आवाज माझा.
आता एकदम बरोबर आवाज येत आहे.
ओके ओके मी म्हणत होते की माझी एक सिस्टर आहे म्हणजे माझ्या मामाचीच मुलगी होती तिला म्हणजे इंजिनिअरिंग करायची. होती त्यामुळे मी विचारतो मटते तुला.
अच्छा अच्छा हा कुठे आहे ती म्हणजे काय. कशामध्ये इंजिनिअरिंग करायची आहे तिला.
तिला पण कम्पुटर सायन्समध्येच करायची होती आणि तू म्हटली ना की तुझं कम्प्युटर सायन्स मधूनच झालाय बा म्हणून.
हो.
हा. त्यामुळे मला तुला वि
अच्छा. काय नाही ग अ म्हणजे कॉलेज वगैरे म्हणजे आता तर कसं म्हणजे सगळं ऑनलाईनच होते ना, तर आपल्याला ऑनलाईनच कॉलेज सिलेक्ट करावे लागतात तर तिच नंबर म्हणजे लागून जाईल. आणि कशी इंजिनिअरिंग कॉलेज तर खूप आहेत आता.
हा तिला पण म्हणजे नागपूरलाच घ्यायची होती ऍडमिशन.
हा आपल्या नागपूरमध्ये तर म्हणजे खूप इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत.
हा तुझं कुठलं कॉलेज म्हंटली तू?
माझं प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे ना, आपल्या हिंगण्याला आहे ते कॉलेज.
काय? ओके ओ
हा, माहिती आहे का तुला? ऐकली असशील तू म्हणजे म्हणजे चांगलं फेमसच कॉलेज आहे.
हा नाव वगैरे ऐकली आहे मी, पण मला एक्झॅक्टली नाही माहिती कुठे आहे तर.
मोठा कॉलेज आहे आपले ते हे नाही का म्हणजे काय म्हणतात मेडिकल कॉलेज आहे बघ. ल लता मंगेशकरचं. हॉस्पिटल अँड कॉलेज हा बिल्कुल त्याच्या समोरच आहे. तिकडे म्हणजे अ प्रियदर्शनी कॉलेज सुद्धा आहे आणि एक राईज म्हणून कॉलेज आहे इंजिनिअरिंगचच दोन्ही आहेत. तर आधी कसं म्हणजे माझ्या टाइमला कस अ अ माझं कॉलेज थोडा नॉर्मल कॉलेज होता म्हणजे आतमध्ये कसं तीन चार कॉलेजेस आहेत. ते सगळे आता मर्ज झालेले आहेत सगळे कॉलेजेस, तर आता एक च आहे आणि आता पण अ म्हणजे प्रियदर्शनी कॉलेज सुद्धा म्हणजे ऑटोनॉमस झालाय, तर खूप चांगलं आहे.
अच्छा. चांगला आहे. मी सांगून बघीन म्हण तिला काय म्हणते ती, तर तिला करायचं असेल तर.
चांगल्या चांगल्या कॉलेजचे नाव टाक म्हणा. अ जे पण फेमस कॉलेजेस आहेत चांगलं आहे प्रियदर्शनी कॉलेज. अजून अ रायजुनी कॉलेज आहे नागपूर नागपूरचं आणि अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून एक कॉलेज आहे. असे आहेतच छान छान कॉलेजेस.
अच्छा ठीक आहे. मग थँक्यू इतकी इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल मी सांगेन तिला. काय करायचं आहे तर हा. चांगलं आहे ना पण ते कॉलेज जिथे तू शिकली आहे ते कॉलेज चांगलं आहे ना?
हो म्हणजे चांगलं शिक्षण वगैरे एकदम चांगलं आहे. म्हणजे आम्ही आता शिकली तर म्हणजे टीच-टीचर्स वगैरे सगळे नाही का फॅक्ट अं फॅकल्टी वगैरे सगळी म्हणजे हेल्पफुल आणि चांगली होते. हा शिक्षणाच्या बाबतीत खूप चांगला आहे आणि आ अदर ॲक्टिव्हिटीज पण होतात. म्हणजे गॅदरिंग वगैरे मध्ये नाही का म्हणजे सगळेच अवेलेबल आहेत. अ जसं कम्प्युटर लॅब वगैरे सगळेच अवेलेबल आहे. सगळे म्हणजे अ सगळ्यांसाठी म्हणजे पर्सनल कॉम्प्युटर्स खूप सारे म्हणजे आहे तसं सगळं म्हणजे सुविधा वगैरे नाही का.
ओके ओके. आणि तुझं इलेव्हन्थ ट्वेल्थ कुठून झालंय तुझं?
एलेव्हन ट्वेल्थ माझं म्हणजे तिकडून गावाकडूनच केले मी अ लाखणीवरून. अ झेडपी गांधी म्हणून कॉलेज होतं तिथनं केलंय. तू कुठनं केलं तसं?
माझं पण तिथूनच झालंय लाखणीवरूनच.
अच्छा कुठल्या कॉलेजला?
तेच होतं सेडपी कॉलेज ला.
अरे अरे सारखंच कॉलेज आहे मग तर चांगलं होतं ना आपलं कॉलेज आहे की नाही. हा चांगला आहे ते तिथले टीचर्स. ड्रेस थोडे चांगलेच होते म्हणा हा पण कस म्हणजे, कम्पेअर्ड म्हणजे तिथे समर्थ कॉलेजसुद्धा होतं तर मग मला ते म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत. ते थोडं जास्त चांगलं वाटते.
अच्छा हा समर्थोक कॉलेज होता तिथे मी दहा म्हणजे दहावी वगैरे माझी तिथूनच झाली समर्थ मधून आणि
वगैरे झाली तिथ ना आणि नंतर मग आम्ही इकडे झेडपी गांधीला केले.
हा माझं पण तसंच झालं मग त्यानंतर माझं म्हणजे मी बारावी झाली आणि मग तिथे समर्थ. कॉलेज होता बघ महाविद्यालय म्हणून आहे.
माहिती हाय ना मला.
हा तिथे हा तिथेच मग माझं बीकॉम झालं आणि त्यानंतर मग. तीन वर्ष तीन वर्षाचा बीकॉम झाल्यानंतर मग मी एम कॉम ला ऍडमिशन केली ना. पूरलाच केली ती.
अच्छा अच्छा.
हा असं हाय त्य हा.
मी काय म्हणजे मास्टर्स वगैरे नाही केेले इंजिनिअरिंगच केली. बस झालं इंजिनिअरिंग नंतर मग का असेच कोर्स वगैरे माझे सुरू होते.
अच्छा ओके पण एम बी ए वगैरे करायला पाहिजे होतं तू खूप स्कोप आहे एम बीए ला.
हो हो एमबीए वगैरे करायला तर. पाहिजे होतं पण मला वाटलं म्हणजे इंजिनिअरिंगच्या डे बेसिसवर पण जर आपण जे स्किल केलं तर मग चांगले जॉब मिळतात ना तर मग मी त्याच्यामुळे काय केलं नाय.
हा तुझ पण बरोबरच हाय.
हम्म. असं आहे कॉलेज वगैरे म्हणजे. सांगून बघशील तिला चांगलं कॉलेज आहे आणि सगळ्या फॅसिलिटी वगैरे अववेलेबल आहेत आणि म्हणजे होस्. टेल वगैरे पण अवेलेबल हाय. पण कस हॉस्टेलची वगैरे फीस खूप जास्त असते त्याच्यामुळे मग गवर्मेंट ह टेलला वगैरे पण फॉर्म फील करू शकते की गव्हर्मेंट होस्टेलचा.
अच्छा अच्छा हा ठीक आहे मी तिला मी तिला सांगून बघेन पण अ. म्हणजे फीज वगैरे फीज वगैरे लागते का तिथे.
फीज वगैरे नाही म्हणजे कॅटेगरीनुसार सुद्धा असते ना आणि तसं इन्कम प्रूफ वर वगैरे वर पण असते पण आपली फारशी. काही फीज वगैरे नाही शे म्हणजे बा जे ओबीसी मध्ये वगैरे येतात त्यांची फी असते पण ते पण कसं. याच्यावर पण असते ना इन्कम वर वगैरे. घरच्या इन्कम वर वगैरे हा तर तसे वेगवेगळे को धून कोटा असतात वेगवेगळ्या तर तेवढी काही फीज लागत नाही आणि स्कॉलरशिप. अवेलेबल असते ना आपल्याला
ओके बरोबर आणि तुझे अजून कोणते अजून कोणते कोर्सेस केले आहेत का तू मग इंजिनिअरिंग. च्या रिलेटेड वगैरे ते तुझ्या.
कम्प्युटर सायन्स होत ना तर मी म्हणजे आय टी वगैरेचे ते म्हणजे कोर्सेस केली आहे जी प्रोग्रामिंग ला. लँग्वेजेस वगैरे असतात ना ते खूप इम्पॉर्टंट असतात म्हणजे त्याच्याच बेसिसवर आपल्याला जॉब्स मिळत असतात अ म्हणजे कम्प्युटर सायन्स जर तिला घ्यायचं असेल तर नाय का हा प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसचे कोर्स असतात सी सी प्लस प्लस जावा वगैरे नाय का
हा हा बरोबर हाय ऐकले आहे मी हे कोर्सेस म्हणजे ओदर पण लोकं करू शक तात ना असं जरुरी नाही ना की इंजिनिअरिंग वाल्यांनीच करायला पाहिजे
तिच्या पण फिल्डचे लोक आयटी कडे म्हणजे येतात म्हणजे जसं आता इंजीनियरिंग म्हटलं नाय का तर पुष्कळ शे लोक जे आहेत ते दुसरे दुसऱ्या इंजिनिअरिंग करतात म्हणजे वेगवेगळ्या ब्रांच घेतात सिव्हिल वगैरे आणि नंतर मग त्यांना वाट ते की आपण आय टी मध्ये गेलं पाहिजे तर ते लोक सुद्धा म्हणजे आयटीचे कोर्सेस करतात आणि मग लागून जातात ते पण सुद्धा म्हणजे आयटी आणि एवढेच नाही तर बाकीचे पण जे ग्रॅज्युएशन वगैरे केलेले लोक असतात ते सुद्धा म्हणजे हे आय टी चे कोर्सेस कर तात म्हणजे डेव्हलप मेंट म्हण किंवा टेस्टिंग म्हण आणि मग ते पण म्हणजे चांगले जॉब लागते त्यांना सुद्धा म्हणजे असं काही हे नाही आहे की आयटी मध्ये यायला तुम्ही म्हणजे कम्प्युटर बॅकग्राउंडच असलं पाहिजे असं वगैरे काय नाही हाय
हा चांगलं आहे ना हे पण मी म्हणजे माझे अशे कॉम्प्युटर ची वगैरे मी कोर्सेस केले आहेत तर टॅली वगैरे टायपिंग वगैरे मी केली आहे हा
पण नई म्हणजे कशे हे आधीचे जे कोर्सेस होते कम्प्युटरचे आपण जे करायचो एम सी आय टी म्हटलं हे म्हटलं तर ते म्हणजे कशे आधी जास्त त्याला हे होती पण आता कस फार असं म्हणजे कारण खूप आणि खूप टॉप लेवलचे कोर्सेस आले आहेत ना मार्केटमध्ये म्हणजे जसं एआय आहे हा तेच ए आय म्हण हे ते सायबर सिक्युरिटी तर याला जास्त आजकाल महत्त्व दिले जातं जस एक्सेल वगैरे आहे ना एक्सेलला पण आजकाल खूप जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणजे त्याच्या बेसिसवर सुद्धा आपल्याला खूप चांगल्या जॉब अव्हेलेबल मिळतात
हा आता कसं म्हणजे मला सध्या तर जॉब नाही करायची आहे ना तर माझं तर सध्या मी तेवढे लक्ष नाही देत आहे पण पुढे बघू जर मुलगा शाळेत वगैरे जायला लागला तर मी एाखादी क्लास करून टाकेल आज माझं मी
हा म्हणजे कसं तू आता बघ आता जर तू घरी आहे ना तर मग जर तू एखादा तास रोजचा जरी काढली तर म्हणजे तू चांगला तोपर्यंत तू चांगला एखादा कोर्स शिकू शकते एक टी म्हणजेच सेल्फ स्टडीज पण करू शकते आजकाल यूट्यूबवर सुुद्धा खूप म्हणजे अवैलेबल आहेत सगळ्या गोष्टी म्हणजे जे काय आपल्याला शिकायचंय त्या सगळ्याच गोष्टी ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी युट्यूबवर अवेलेबल असतात आपण बिना पैसे खर्च करून सुद्धा म्हणजे चागंल कोर्सस शिकू शकतो आणि आता म्हणजे तू कस जाॅब वगैरे नाही करतय सध्या तर मग एखादं तास वगैरे काढून करू शकते
हा ते तर आहेच ग पण मेन प्रॉब्लेम कस आहे माझ्याकडे संध्या लॅप लॅपटॉप नाही हाय ना तर त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम जातय हा हा लॅपटॉप राहिलं की कसं पूर्ण म्हणजे आपण करू शकतो प्रॅक्टिकल नॉलेज जे तो ते असं नाही का?
बरोबर आहे तुझं पण.
हा म्हणून .
बरोबर आहे.
अजून काय म्हणते बाकी सगळं ठीक?
हो बाकी गोष्टी आता सगळ्या चांगल्याच सुरू आहेत आता कॉलेज वगैरे तर सगळं सं पला आहे आता जॉब वगैरेचच आहे बघत मी.
अच्छा ओके आणि घरी सगळे ठीक आहेत ना मग?
हो घरी सर्व ठीक आहेत तुझ्या घरी कशे आहेत सगळेजण?
हा आम्ही पण छानच आहोत सगळे आता हा.
आता कसं सगळे आता जॉब वगैरे मध्ये आता इकडे तिकडे सगळे गेल्यातच जॉबच बघता सगळे आधी कॉलेज वगैरेला च मजा यायची मस्त.
हा ते तर आहेच कॉलेज म्हणजे तेव तेव्हाच आपण एन्जॉय करायच ना कॉलेजला स्कूल स्कूल ला म्हणा हा. तेच.. तेज
रिंग मध्ये वगैरे सुद्धा खूप मजा यायची वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज होत.. व्हायचे ना.
हा आता ते जुने दिवस आठव आता आठवणी सोबत राहतात ना नेहमी आपल्या.. ह्.. ह्.. हम्म.
तुमच्या कॉलेजमध्ये वगैरे पण होत असतील ना छान- छान कार्यक्रम वगैरे
हा व्हायचे ना गॅदरिंग वगैरे व्हायचे म्हणजे मला होता ना थोडा शॉक डान्स वगैरे करायचा मी,
अच्छा, अच्छा, अरे! वा चांगली गोष्ट आहे. म्हणजे मला तेवढं.. काय डान्सिंग वगैरे जमत नव्हत हं... त्याच्यामुळे मी काय तेवढी भाग नाही घ्यायची.
अच्छा.. अच्छा
असं आहे.. चल मग बरं ठीक आहे.
हा ओके ओके बोलूया नंतर ओके बाय हा!